आओ इथे कॉलिंग चालू आहे म्हणून लावलेलं आहे मी. नाही. इथे फोन चालू आहे यांचा लावून दिलेलं चालू राहू द्या. हॅलो आवाज येतोय का? आओ बोलण्यापेक्षा क्षा यांचं चालू आहे ना तर त्या तुम्हाच्या याच्यात आवाज येऊन जाईल. तुम्ही फक्त बोलत रहा तिकडून.
बर. मला काही वाटलच नाही. हं. घेऊन जाऊ का तुला दवाखान्यात. क्रोसिन ची गोळी देऊ का? पॅरासिट पॅरासिटॅमॉल. ग पाय माझे आहे ना ते मागेपुढे होत्या का आता काय माहित. हे ना त्याच्यामुळे माझे काही समजना आता. अगं स्वयंपाक काही करायचा का?
का गरीबाची मजा करतात एवढं. ढापणे नीट बोल तू पहिले.
काय करू, काय करशील? कॉल चालू आहे ना, मग बोला ना मग. काय करताय का तुम्ही? एकत्र बोलून राहिले.
काही नाही तिथं बोलतायेत त्या दोघेजणी, तुम्ही तिकडून बोलत राहा इकडून
काय ग काय करताय ग? काय नाही ग बाई आम्ही हं का. हॅलो हॅलो हॅलो.
बोलताय न पुढच्या गल्लीत
हॅलो. हॅलो हा बोल ना मग तू, जेवली का ग?
तिकडून त्या बोल ताय ना खुशी आणि हे म्हणून लावून दिलेलं आहे.
हा का. बरं, मला वाटलं मला बोलायचं. म्हणजे मी ठेवू का? नको.
नाही नाही तो तुमच्याकडेच ठेवा आणि तुम्ही तिथून बोला. बाई आण ते फोन तेवर ते काकूचा.
धर ग बाई, धर ग पोरी. काय चालतंय ग तुझं बाई? नाही कॉलेज चालूच आहे माझं. हा बाई तुम्ही कामधंदा असल्यालं. हॅलो हॅलो ठेवला की बोल क माझ्याशी. ये दोन मिनटं थांबणा बाई. हा थांबते की. दोन मिनिटं जात चालू दोन मिनिटं चालू काय चात काय नाही काही नाही माझ सगळंांग चालू माझं काम मला सुरू आहे ना झाले की तुझे दिवस भरले आता नाही वाढले दिवस वाढले माझ्या तर भरले वाढ का बरं म नाही सोडू जायला ना मला बोली का काय करते नाही बोलला का नाही रामनेकर का असायचे आता किती दिवस मला बस कि नक म्हणताय आ मी काय म्हणत मला माझा बॉस काय म्हणतो माहिती का हा काय म्हणतो काय म्हणतो माझा बॉस म्हणतो तुला कोणी सांग रिझाईन द्यायला विचारून र अच्छा तुझा त बॉस पागलच आहे बाई त्याच काही खरंच तिचा घर मालक तसाच आहे बाई कर मालक ना ती बॉस म्हणती त्याला बॉस म्हण त्याला रिस्पेक्ट देत आणि हे करते तस नाही रे किती दिवस भांडे घासणार आता बस झालं ना भांडे घासण अग मी काय म्हणत ती माझ्याकडे का त्याला म्हटलं मी काम सोडत तो ऐकायलाच तयार नाही म्हणतो नको मला दुसरी बाई भेट ती एक पोरगी नाही का तिचा नवरा नगरपालिकेत कामाला आहे नाही नाही नाही तो नाल्या काढतो अगो नाल्या काढतो हा तो जाड्या कायतर आहे ना तिचा नवरा इतका मारतो तिला इतका मारतो तिला म्हण बाई डिवोर्स देऊन टाक त्याला ऐकायलावडायला का तुला माझ हा त्याला तिला म्हणलं डिव्हर्स देऊन टाक म्हण ती आई बापासाठीठी राहावं लागत हा हा आज कुठे गेली माहिती का ती बाई ती बाई कुठ गेली माहिती तुला आज आणिजूनताय ना र तिला मी आज बोलवायला गेली ना ती आज काच्या परत दिली नाही ति तिला मी बोलवायला गेली तिने काय करावा तिच्या कोणत्या तरी मागच्या गल्दीतल्या मैत्रिणी आल्या होत्या बाई म्हणे आज आमची पार्टी म्हणे काय तर म्हणे खिचवडी पार्टी आणि माझी आईची जी आत्या आहे ना बाई, ती आज मला घेऊन बसली होती. लोणच घालत होती. तिच्या तिच्या कैऱ्या कापल्या तिने हे केलं मला म्हणते खात का म्हणे, कैरी म्हटलं मला नाही चालत म्हटलं कैरीे हा बाई म्हणे पहिर तु काही तुझी आई म्हणे, अजून बी नाही खात का म्हणे तू. तिला असं तिला हे विचारायचं होतं मी काम करते का नाही करत घरीच बसलेली आहे पण तिची काही हिंमतच वहि ना नाही पा मला विचारायची कुठ कामाला जाते. नाही अस चालू होत तिथं मग तिच घडीघडी मा पाहियची गेली का गो गेली का गो चष्मावलीला विचारत होती. चष्मा नाही नाही आहे ना म्हण उभी ना म्हणे चष्मावली मला खुर्ची तिथे बसाय कॉपी ठेवते चहा ठेवते म्हणे, म्हणलं नाही बाई मी माझ्या घरी चहा पिला आणि आली म्हंटलं मी त्या पुरीला बोलवायला. काय करती, करावा लागत काही ना काही, काही ना काही हे ऐकते नाही ना माझं काही.
हा ना बोल ना माझं डोकं दुखू राहिला बया.
अगं बम घे कि मग, तुझ्याकडे बम नाही का?
हम्.
बम लाव पट्टी लाव, हळ वळडावा नाही ना? किती वारडते तू, कामाना काजच घसात तांणते.
तुम्हीच वारडता.
हॅलो. आवाज नाही येते तुझा, अग नाही येते. बोलत, नाही येते? नाही येते. हॅलो, आता बोलत. हा येतोय येतोय आता आला ग तेच म्हटलं असं काय होऊ राहिलं बाई. ती एक पोरगी आली बाई माझ्या घरी गेली पळून लगेच.
तू काम सांगितलं का तिला म.
म्हणे माझ्या बॉसचा फोन आला भांडे घासायला बोलवलं . गेली निघून, माझं दार बी उघड ठेवलं, काय पाली बिली येता बाई घरात काय करती. अगं ती माझी शेजारची बाई नाही का तिचा नवरा आजारी ए, मी आत्ता जात होती ना तिच्या इथ डोकावून पाहिलं बाई कोणी दिसत का काय दारा ला कुलुपे बई तिच्या, गेली नवऱ्याला घेऊन कुठ तरी दवाखान्यात माहिती क तुला? हॅलो, हुं बोल, हा ऐक की म ती आली हुती बाई माझ्या आईकड, म्हने तुमच्या पोरीला कोणत्या दवाखान्यात नेलं होत, नाक कान घास घसा दुखत होता तेचा, त्या बाबाकडचा नंबर लावून द्या म्हणे माला, माझी आई म्हणते माझ्याकडे नंबर नाही बाई म्हणे त्याचा, तिकड जाऊन लाव म्हणे त्याच त्याच
हा का? मग
मग काय नई. जाती बाई म्हणे, लावती म्हणे, दोन दवाखाने फिरून आणती म्हणे. मग काय नई आगं तो येडावाणी करतो ग बाई, त्याचं बी पी लो होऊन गेल चक्कर येऊन पडून गेला होता म्हणे, ती म्हणते आपण नाही पाहिलं बाइ काय, तिच पोरग बी बोललं त्या दिवशी काय माहित आता खर खोटं त्याच त्यालाच माहिती आग ते आई आजारी ए ना, तर ये ना त्यानी धास्ती घेतली.
त्याच कस व्हील, काय व्हील हम् म्हणून तो झोपू नाही राहिला काही नई काय नई.
अशी त काम करते ती काय बोला पाहि लोकाला आता, टायमिंग बोलतो बाई मला बी कोणी रात नाही बोलायला, मी पण तुझ्याकडच मन मोकळ करती.
हा ना, तुझ भांडेवाले लोक काय म्हणतात? त्यांच्याकडे जायचं ना मन मो
अगं बाई आत्ताच त भांडी घासून आली, किती भांडे घासवती ग बाई मला जास्त नई करत बई आता, मी हळूहळू काम कमी करून टाकणारे आता हम्म किती लोकाचा करावा? काही लिमिट बिमेट हाय का नई माला पण, माझा बी काय जीव म्हणतो. ते त हाय ना, हा बाई काय करावं आता तेच कळना ना ना मला बघ का दोन मिनटं आली हा मी, काकू फोन वाज तोय काकांचा, माझा हा
थांबा आता कट नका करू. हॅलो. हॅलो. हा बोल ना हा तो फोन आणायचा होता ना थांब ना बाया अगं तो पण घेऊन ये.
कोमल कशाला बोलते मध्ये मध्ये त्यांचा फोन चालू होतो ना. शांत बसायचं.
मलका माहती
ते म्हणा मध्ये मध्ये आवाज कोणच तेव
उद्या कट करून झालंय.
नाही ना. हा झालं झालं झालं बाय.
बाय.